हॅलो. हॅलो. ह हॅलो.
येतोय कावा.
हॅलो आवाजची नाही पहिले दब द पंधरा शेकंदड. तुमच येतोय का तुम्हाला?
हा तो येतो मला मा आहे ग.
माझा येतं का?
हा त येतोय ना. तकडे जाते रेन येतोय का आता. मी काय आता आवरलं म्ह बसले होते मला का फोन भांडे, दुन आवारलं सगळं. तू आली का दुकानावर?
हा जेवण झालं का?
हा जेवण झालं, तूज झालं का?
हा हा माझं ही झालं तुम्ही काय भाजी केली ना?
मी आज केली डाळ न पापड मिरची.
हा ना
हा
आ आज सुट्टी आहे तुम्हाला, आज नाही कामाला गेले ना सुटी आहे?
हा सुट्टी आज आहेस हाय सुट्टी.
मग आज काल निवांत चालला असल?
हा म तेच ना घरी होते मंग लेट स्वयंपाक पाक लेट सगळां
हां
हम्म तु काय केलं होती भाजी आज?
आज ना दोडक्याच भरीत केलं होत.
हा.
मसाल्या मध्ये हा.
हम्म मग आज आलते का गिराईक दुकानावर?
अजून नाही आताच आ खोललंय न.
हा
मग अजून नाही आहेत काही. अन पाऊसही पडू राहिलाय.
हा ह आमच्या इकडं नही आज आज आहे ना हा पाऊस उघड आमच्या कड
हा ना
हा मग नंतर ऊन जायला मला घोटीला आहे घरी तर मंग जाईल घोट तिला म्हणल. हा त्या पोरीला पुस्तक घ्यायचे न कॉलेज चे अकरावीची.
हा पुस्तक हा ना पुस्तक मग नवीनच घ्यायची असत्याल?
हा नवीनच घेईल म्हणलं. ते सरांनी दिले यादी पाठवून मग येईल.
कोणते कोणते घ्यायचे ती यादी पाठवितात का? हा ना कॉलेजला कुठ जाते ती?
ती नाशिकला जाते आता येऊन जाऊन करीते आता. मग हॉस्टेल ला नंबर लागला का मग राहील तिकडच.
हा हॉस्टेलला फॉर्म भरला असेल ना?
हा फॉर्म भरलाय पण मग लवकर नंबर नी लागत ना.
हा ना मग तोवर ये जायची काय सोय?
आहे बस राहतात ना.
हा गावात राहतात का बस डायरेक्ट?
अ नाही एडं हवेला थोडा आम्हीच आडसाईडला राहतोय ना मग जरा जायला लागल ते पाई पाई
हा
हा हवेला बस येती हम्म
मग अवि आता हॉटेल ला गेल वर नही काय पण मग जो वर हॉटेल ला जात नही तो वर येन जणच लय राहत पोरांना न सकाळचे किती वाजता जाता ते?
सकाळशी सव्वा सात सहालाच जाय लागते ते हा हा. नाही गावात नाही राहत मग सव्वा सहा ला बस राहते साडेसहा ला दोन बस येतात न. मंग एक हुकली तरी मग दुसरी भेटते.
आ अन पोरगा तिथं जातोय.
हा तो जातो इकडचं गावात जातो नवीला आहे ना तो.
हा दहावी ला किती टक्के वारीे होती तिला?
तिला का
आवाज येतो का? तुमचा आवाज कमी झालाय यायचा. आवाज नाही येत तुमचा. हा लागला ग होता यायला नाही आवाजच नाही येत. हॅलो म्हटलं आवाज नाहीन येत.
ह हॅलो हॅलो य तर आवाज. हॅलो आवाज